आला आवाज. हा झाले कामं होव का?
अच्छा कोणा कोणाचे झाले टास्क कम्प्लीट मग.
आज तर काही मी पाहिलं नाही कोणा कोणाचे झालेत.
नाही का.
नाही.
अच्छा लावून बघते कोणा कोणाचे झाले तर. मी काल केलंच नाही संध्याकाळी रिचार्ज संपल आता त्यांना आता त्यांना टाकायला लावला
हा.
ह तुमचा कॉल आला त्यांना वाटल विचार ते हे करायचा आहे. त म्हटलं मला टाकून द्या रिचार्ज.
हा हा..
हा ते म्हटले ते पैसे आले म्हणे याचे लाडक्या बहीणीचे म्हटलं नाही.
हा हा.
कधी आले कालच आले किती आले पंधराशे. हो आले ना काल आले ना तुम्हाला आले असतील ना.
हा हा
हा
हा तुम्हाला हा तेवढी तरी मदत आहे.
हा रिचार्ज रिचार्ज निघून जाते.
हा हा
काय म्हणत होव काय म्हणत होता तुम्ही.
मी काय तू हा तुम्हाला मुलं किती हे विचार
मला दोन.
हाव काय लहान लहान आहेत की मोठी आहे.
नाही लहान आहे एक तीन व चार वर्षाचा ये एक आठ वर्षाचा
हाव काय घरीच असते
हो हाव होव
आता पार्लरच आहे कि मशीन क्लास सगळंच आहे तिचे शिक्षण.
तिथं सर्वच आहे इथं सर्वच आहे आता आजपास मशरूम मशरूम. बॅच लागली आता ही झाली की नंतर मग शिवणकाम लागणार आहे.
हा हा
हाव एक एक महिन्याच
हा
मग इथे राहणं खाणं सर्व असतते ना एका महिन्यात बेसिक मध्ये जे आहे ते सर्व घेऊन
हा आकि आपल्या इच्छे तुम्हीच जागा आहे ते म्हणजे
हो हो म सौंदाल्याची बाकी टेलरतल्या. तेेलारातल्या दोन मुली
हा
हा आणि म्हणजे असे बाहेरगावचे आता मागल्या आठवड्यात आहे ना वारखेडची बाई होती ते याच्यासाठी दुद्ध व्यवसायासाठी
हू
वेगवेगळया बाहेर भारी होत्या दीदी जरा इनको बुला लीजीये इनको इनको हो हो तीस जणांचं अरे नही दिदी भान्जा ही लगेगा ना हमारा हो माझ आपल्या इथे गावात ते हे नवत झालं का पापड लोणच्याच
हा
हा तेच आहे ना इस्मे विटमिन सी हे जो डार्क स्पॉट्स को कम कर के लाइट करके हायड्रेट करता हे और ये बहुत ज्यादा लाईट होणे के वजेसे आता लागली नाही याची बॅच यांची तो पण असे फास्टफूड वगैरे हू हू हू चांदीच हाव हू बॅच चालूच आहे आता वेगळे वेगळे वेगळे आपल्याला जे करायचय हा जे करायचे आपण ते निवडायचे करून द्यायच
हा
ह अरे शिलाई का मशीन काम एवढं आहे अबो जागोजागी जागोजागी
मशीन का
हो
हाव काय
म्हणजे हा म्हणजे खूप जण करतात ना आमच्याच एरियात माहिते का तीन मशीन आहेत मग हे पार्लर थोडस वेगळं होते हू चांगला रिझल्ट आला तर कोणीही येतेच हू हे सगळे मोठ्या वयाची माणसं एकागाडीत वा वा बोला अ नाही पार्लर आहेच नाही तर दोन मुली होत्या त्यातले एकीच झालं लग्न आता एक राहिलेली.
हा. तसं पार्लर म्हणून नाहीच आहे आपल्याक जस की मोठं पार्लर आहे म्हणून असं. कि पूर्ण तिथं ब्लीच हे ते सगळं वॅक्स होते म्हणून.
हा नाही त समईच. हा हा आपुलेले . हा.
हा.
हो त्याच्यासाठी म्हटलं ट्रेनिंग आणि मेन म्हणजे गव्हर्नमेंटाय. तर गव्हर्नमेंटच ट्रेनिंग लवकर सर्टिफिकेट लवकर नाही भेटत. पार्लर साठी अ हे गव्हर्नमेंटच्या पण ना हे सर्टिफिकेट पण मिळते आणि आपल्याला लागल तर लोन पण घेऊ शकतो आपण.
ह हो.
हा. मी म्हंटल जाऊद्या लहान मुलाच काय. काय सुट्टी चालूच होती. तस पण ते चाललं तस ही माझा काही जास्त आठ नस होते एक आजीकडे राहते नाही त्याच्या पप्पाकडे.
हा काय.
हाव म्हणून म्हटलं जाऊद्या.
आता केजी टू मध्ये अशीन तुमचं पोल पोरग आहे क
पोर नाही तिसऱ्या वर्गात आहे. हाव मोठा पोरगा. आणि लहानापोरगा आता के जी के जी मध्ये.
हा काय.
हम.
बरं लेकर रायतात तर मग चांगली गोष्टाय.
हाव नाही आधीपासन ते अंगावर नाहीच ना.
नाही.
ह ह.
चांगली गोष्टय लेकर जास्त अंगारच नाही पाहिजेत नाही तर लई हे करत
म ते आमचे तर आदिपासन आजीकडेच म आपण आपलं काम करायचं.
हा.
करून त्यांचं करून द्यायचं आंघोळ विंगोळ केली. हा ते चालले त्यांच्या जवळ आजी जवळ हा.
लहानपणापासून सवय असली की राहतात लेकरं.
हम् कारण म्हणजे आधीपासून . दोन तीन वेळा दावाखान्यासाठी म दूर राहावं लागल ना. त्याच्यामुळ ते झालेलंय. अजून नाही नाही माझा दवाखाना चालू होत ना आधी टोंगळाचं ऑपरेशन केलं नंतर मी कुटुंब च ऑपरेशन केल.
अ ते काय झालं तर तुमच्या टोंनग्याला.
पडली होती मी
हां
घरात टाईल आहे ना त्याच्याहून पााय घसरला होता माझा आणि मग स्वेलिंग आली म्हणजे त्यावर मग ते ब्लड तिथं घोटल पूर्ण त्या ब्लडच्या गाठी तयार झाल्या होत्या तर त्याच्यामुळे ना मला चालताच नव्हत येत. तर म पाय हलका पडत होता ऑपरेशन करावं लागलं काढावं लागलं
हा हा
हम म्हणून मग चार महिने मी आईकडे होते माझ्या म कारण की तोंडा पूर नव्हता होत ना
हा होव.
त्याच्यानंतर हा काही दिवस घरी होता काही दिवस आईकडे होता. मग लहाना मुलगा झाला त्याच्यानंतर मग कुटूंब नियोजनच ऑपरेशन केलं
हा हा
ते सवय पडून गेली ते
हम्म आणि कसं दुसरं कोणी नाही ना घरी आम एक एकटी फॅमिली आहे ना जेठ वगैरे कुणी नाही ना हा अ त्याच्यामुळे आम्हाले आम्ही चौघेच हाय ना आणि आजी सासरे पण वारलेले आहे. होव तर मग घरी त्यांले काही करमत नव्हत. त्याच्यामुळं त्या पोट्यात गुतलच आहे ना माझं
हा
पूर्ण भरतोय हा मग वातावरण होतय.
बर आहे चागीच भेट झाला की नाही.
हो चहा आमच चार वाजताच होतय. होय मुलं असतात सर्व अ सकाळी नऊला चा चहा नाश्ता सोबत असतो नऊ-साडेनऊला
हा
हम्म चार वाजता मग हे असते चहा परत दोन वाजता जेवण असतेय. हा आपलं बाहेरच आणयचं खाऊन घ्यायचं.
हा इथल समजा तर आपल्याला सवय आहे ना समजा काही
हम पण मग बाहेर जाऊच देत नाही मग एखांद्या वेळेस असं आठ दिवसातून अ जाऊ देतात. मार्केट मध्ये मग तेव्हा घेऊन यायचं . हा सहा नंतर आता ते मॅडम लोक जर गेले तर लॉक- क लावून घेतात अ एक चौकीदार आहे.
हा
परमिशन शिवाय नाही ते पण आपल्याला जायचं असत मार्केट- आधी सांगावं लागते की मॅम आम्ही चाललो अर्ज द्याव लागते.
हा
आणि जावं लागते. म्हणजे आपण जेवढ टाइम दिला, तिच्या टाइमात वापस नाही आलो तिथ याला फोन लाव- हं चपराशिले किंवा आल्या का हया मुली गेल्या वं - तर नाही क्लासमधून जातो म्हटलं की घरी फोन लावतात कि बा या मुलगी आम्हाला यांच्यासाठी सुट्टी मागत- आहे.
हं
शोधायची का? नको. ठीक आहे काकू.
हं
पण म आपल्याच फायद्यासाठी आहे ना ते.
हो आपल्याच फायद्यासाठी आहे.
काय? कसं म्हणजे मुली म्हंजे कसं गई हे करतात ना
गलत फायदा घेतात नावं ताई. म्हणून ते तसाय.
ते नियम बरोबर असं नाहीतर प गलत फायदे घेतात ना.
हाऊ
ते नेम जर नसते तर पोरींना प नेम असून तर इथला मोठा हे करत
हाऊ तुम्ही लावता का तिकडना आता? लावा.
हा